तू ड्रॉइंगच नको काढूना शिवु हॅलो‌.
झालं कारे काम.
हो आता, बर आली हं. आता हा तिसरा कॉल आहे माझा तुझे तीन कॉल झाले.
हाव झाले ना मग, हा मी एकतो आता मग. हम्म.
तुझा झाला.
दहा होतात मग माझे हाव काय मग दहा होतात माझे. हम्म.
हम्म हम्म. आता आपण सहा कॉल करू आता तीन झाले आपले समजा.
अ नाही ना मंगावा ही केले होते न.
हो ना तर मग आता तीनच झाली नावं हा. अधिक तीन अशी, म्हणू राहिली.
हा हा, चालते ना.
हा.
तुमचे होऊन जातील मग, तुमचे किती झाले आता.
पंचवीस झाले.
हाव काय होऊन जातात ना मग, तुमची एक दोन पार लागेल तुम्हाले.
तरी एक दोन हा एक दोन पाहा लागतील, ना अजून शोधा एक का कुणाले. हम्म.
स्वयंपाक चालू अशील. कोण आले.
हा नाही एकमेकींना लांब अरे तुम्ही राणी काकूंले लावा ना मग.
हॅलो.
हां.
तुम्ही राहा प्रिया काकुले लावा म्हटलं.
झालं ना तिच्यासोबत.
हाव काय.
हां.
पाला पाहा लागेन मग अजून तुम्हाले. चांगई काल दिन टाकून, म्ह चांगले काय. हम्म.
हा आता हे काढून दाक मले, त्याला ना पप्पाच नाव ना, आ?
मी लावले चालीन काय आता ते, काकूचं झालं की काय मग?
ते, तिचं झालं ना ग तिचं माहितीये ते म्हणजे मागेनी चाललं आणि पुढे नाही चाललं असं काही झालं बाई त्याच्यात.
हाव काय?
ते सांगे हा, त्याच्यावर तिला दहा कॉल आलते की नाही मग, तिने आठ कॉल केले त्यातले दोन कॉल राहिले.
हा, काय गे पहि पहिलेय
हा, पहिले नाही, ते तीस कॉल झाल्यानंतर.
हाऊ काय?
हा, तर परत तिला दहा कॉल आले तर तिला त्यातलीच केलीत ना मी सात कॉल केले, सात, आठ केले. अन दोन कॉल व्हायचे आहेत की नाही इथ, काहीतरी झालं त्याच्यात. म्हणजे ते, तसच राहियला ते हँग पडेल आहे की काय तो, पुढे नि चालेल म्हण ते मागे नाही चालं.
हम्. हम्म.
बर.
करून पाहा पाहतील मग, हम्म.
हं न
आता संपाक, क्रॉ मशीन टालं.
हा आता चौदा दिवसाला काय म्हणतात, ते आता नव्वा दहावा दिवस आहे.
हाव काय दोन तीन दिवस आहे मग अजून.
हंम्म.
हा काय. तिच्या पुढे अजूनही आता काही चालूच राहीन का मग?
कोण तुझी हे काय?
हम्म.
ते तर चालू आहे, पण त्याचा हे तीस कॉलचा टाइम आहे वाटते हा.
हाव काय? हम्म. तेव की होती मी बी आता विस होती तरी समजा.
मग, हो ना हो ना. ते सुमनले लोन पाहिजे ना, तिची राहिले ना. थांब थांब वाजवू नको ना.
कोणा आले म्हंटला,
हा. शिव बॅग घेऊ ना हॅलो.
कोणाले लावून म्हटलंट ह. कोणाचे राहिले म्हटलं,
आता सुमनचे नव सुमनताई. हा, तिले तिचे राहिले तिला लावतो. तिले रात्रीच वेळ असते, रात्री लावले की बोलते ती
हाव काय.
नाही नाही नाही नाही, इकडे इकडे इकडे, तुझ स्लेप कुठे आहे तुझी? नाही नाही आण तिकडून पळून जाईल ते लाल माकड घेऊन जाईन ना, पटकन आण. हम्म. फुलं काढून दाखव दिदी मला. देतो थोड्या वेळना तू फुलं काढला देतलं फुलं फुलं फ्लावर. दिदी होंदार रायबर दीदी. किटुकले आहेत त्याच्यात किटुकले. हॅलो. हॅलो. सुुई देऊ दे रे. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो श्रुती. हॅलो. हॅलो. हॅलो. हा. काय हॅलो.